कर
करर् ुडीुट आहे
ह
अरे चडी ए हरी
मुंगी चावल फुल तोड तिथईब चडड्या
मणलयम जलापाडून ह अजी
वक्टच
तुला सोडून ते पडगेल घेऊन गेले व
सोडा म्हणजे आता पहिल्यांदा सोडले राहात्री का बघायला ह
अ ग त्याला पालवा सोडवायच म काय खाईन झाले काय तर लावायचं होष औषध लावलं पण थोडं लायचं लावायचं चटणी लावायचं हो चटणी तोंड बघ बघ अगं वायचं नाहीय ओत अरे जरा जरा सोडलाय म्हणजे तसं लई ह नावातरा न तो सोडतोय असं काही नाही मी जवळ अस क त्याला म्हणून त्याला एक दोन दिवस जरा ठेव ज वरच पण खायला पाहिजे ला काल गेलाय सकाळी बाबाला राहिलायचय राहायला तेस काहिती फोल सारखा चे अजी हाय आखी हाय ते ददा हाय आबा हाय, हा तिझं अजून लग्न व्हायचंय होय. झालेल नाही होय माझ्या एवढीचं हाय सोडा शिकायला लागले ती. सरकार नोकरी बघा लागल्या पेपर तेन दित्या मग ते ट्युशन होय दोन डिग्रिया तीन डिग्रिया झाल्यात तीझ्या काष्ट कुठली येते? काष्ट एंटी मध्ये येते. आहेत त्यांना नोकऱ्या आहेत सोडा खर.
इंजेक्शन करू आता.
करू काय, करू काय
आव
चडी घाल लवकर, जा चड्डी आनजा जा, जा चड्डी घेऊन ये चड्डी घेऊन ये
तुमचा ओमकार आता बारावीलाआहे काय? बारावी झाली कि तेची. बारावी हेच्यावर त्यो हेच्यापेक्षा मोठा आहे? काय होय हेच्यापेक्षा एक वर्ष एक वर्ष गेले की बाई वाया त्याच का? मग गेल्या वर्षी घेतला नाही ऍडमिशन राहिल. म्हणजे फर्स्ट इयर ला घेतला ना नाही? नाही. का अस का? मग आता काय करालाय काय घेतलाय नव, आर्ट्स ला घेतलाय काय? नाही. बी ए काय बी कॉम म्हटला बाई, बी कॉम घेतला असेल. घेतलाय. कशाला वर्ष वाया घालवलाय शहाणा आता दोन, एक वर्ष वाया गेले सेकंड इयरला असता. लाई लेट झाला त्या वेळेला. जरा हे करायच. ओ आपण जाऊन पुढं-पुढ बघून जरा कुठं काय ऍडमिशन आहे. लगेच रिझल्ट लाग लागल्या बरोबर जाचयचं तिथ. पोरं आता काय थांबतात. वय सगळी रिझल्ट लागल्याबरोबर जातातच सगळ आनी. मग तुम्हीलेट गेल्यावर मग तुमला ऍडमिशन कधीं क झालं जून महिन्यात म्हंटलं. आणि जून महिन्यात कस झालं अखेरला गेला नाही. त्यामुळे ती भरती झाली.
ह्या वर्षी एक वर्ष वाया गेल सुपलं का लगेच.
टक्केवारी किती होती त्याला. टक्केवारी किती साठ. बारावीला हा साठ काय पंचावन्न टक्के. उद्या सोळा तारीख पण आता. पोराना पडतय पोरग. मनापासून कुठ अभ्यास करत्यात डिग्री पूर्ण कर सांगितलं काय करत्यात करूदेत तिकड. कामाला बीमाला जातोय का इकड-तिकड. जातोय नव्ह. कुठे जातोय कामाला. तेच्याात काय करायला? ते गाडीच जॉब तयार होत्या काय म्हणतात. ते काय हा हा. इथेच करायला आठ तास. ह्यो. जाऊ दे सोडा कुठं घरात बसून तर कुठं काय काय करणार पोराच्या नादाला लागून इकडे-तिकड फिरणार. गाडी घेतल्या तेच्याच जी आणि. कामाच्या जेवावर गाडी घेतल्या. हम्.
ह.
अरे ब तिथंच सगत काय करावं लाग. काळाला त काळ. सगळ काही चांगलेलता. तो त्याला भीती नाही अजिबात बोललाच येत नाही तो. भट नाही त तेपालगते की घालते. काय काढलंयघ.
अरे इंजेक्शन करतो थांबतो ड्डी अजून आणला नाही थांबतो तूई घेन येतो थांबत. अनसे या इकड लवकर चंडी कुठ आहे. शडी कुठा आहे. अनुस आलो आलो आलो थांब आलो थांब. तोड करायची न तर् त्यांनी त्यांचं पण कस झालं नाही असं हानिक पडल्या आणि डोक. वारले तुमचेही एक आणि त्यांचे शांनंद.
येत ती सारखी आमच्या पोरग्याला पुरेली काढ पुरेली काढ. टेन्शन तेेत असायच तिला झालं कि सारखं तोंडय थोडं झालंय थोडं लग्न राहतय व्हायचं तेऊन. आई मल्यानंतर आलं. पोरग दिल्याच चांगलायरग चांगलाय. काय नाहीपाव. दारूड का? हम्म. त्याच लव्ह मॅरेज आवडत का? या.
इकी इकी कावी च
नव नव दुसरे मला सीच वाटली. कोणती त कोंर बगां.
अरी याईकडे तुल्या्या दीपाातो काय काम ला लागलाय बघतो त्या काय कायले का काय करू द बसका ठिकाणी. नाहीय नाही ग हे. त्याच्या पाठी मग काय लागले काय तर कराल का तर शोधला तसं बसले ब क होते मी तुम्हाला सोमवारी सुट्टी असते ना दिवस तेवढ. तुम्हाला कितीही पगार अंगावर जाय तरी पण किती पडद र होत तीनशे साठशे.
पररत चांगला त
नऊ दहा हजार पडते महिन्याला जर काय घात नाही चटक्या बिट्या असत. सुट्ट्याचा पण पटतता महिन्याचा म्हणजे तरी महिन्यास किती जातय. मग सु्या मग ते चार वाारलं आपडे पण नाही अंगावर आहे म्हटणार तुम्ही किती वढून काढू शकताा म्हणजे तुमच्यावर डिपेंड. तरी पण कितीेत र उजसजे कितीस चारशे साडे चारशे हम म मझपप लाली
वराती
ह अला आलेपळी नाही काही
अ
घागरे का भैर ठेवलायां पाणी कुठे आहे भोरचं पाणी आणत दहा दिवस पाणी येणार नाही म्हणत का सगलं पाणी दहा दिवस घलोय नकोघ वीस पानण्या का तुमच्या चावीला मोठा असते व आमच्या वीलाण पाणीवढं बारीक असते मोटर लावतात मोटर लावून सुधा नाही कुठ तर लिकेज असेल होच नाहीली ह का ण पाच वा ज काडूगे त्यांना पाणी चालूणार आहे पै कुठलं नाही आठ आा दिवस
करायचं काय
इथ टाकी बांधालाग हं हं झालं तर बर तिथे पाण्याचे प पहि पंधरा दिवस नाही तर प नाही काय बघितलं बँं बिंकर बला ह म्हणून शांत बसलाय त्याच काम कराव लागलाय ते तू करती करते मी. पाण्याने त्यान ढकलत मी. न गे ते हे तन काडतेन तन बघितलाय तो? करायला लागलाय. सांगायलात नाही पिल्या. होय रे? बघ की. ये हात घालायचं नाही. संडासात कस सवा करायचं झाला? फतविषार जरा. वी नाही ते पाय बी चाईल भीती वारते हो. ग हम. कढ तर गेलं अडकलं बिडकलं तर उघसते आणि झडते. काय? सकाळची शाळा आहे का? तिथच जातय नाव? आता अजून तिकडे जातय? चालूयतात. चालूय म्हंटली ती फालती वर्ग काही नाही. या महिन्यात आता कुठे काय? उद्घाटन व्हायचं.
तुझी मम्मी पण तुझ्या शाळेत आहे ना शिकवायला? अरे मम्मी तुझी तुझ्या शाळेत आहे ना शिकवायला?
आल असल की. ह.
मी हाली मी.
द च आले ते कावलं. पुन्हा ते नव्हतं व्हायला पाहिजे.
तर ते हे तर व्हायला पाहिजे म असं पसरायलाच पाहिजे नुसतं लांब चालते तेवढ. त.
काय? फोलपड चांगलाय वाटतो ते. दीदीने ठेवलं असल. ह का? लवकर आला?
नोकऱ्याला नोकरी येत नाही म्ह नोकऱ्या. किती मिनिटे पंधरा मिनिटाच पण होते काय ग? आता तेरा मिनिटाच्या पुढं तर चाललय.
हम्म. ह ते ह ह हो. ऍप वर ते. हती तू की त्याचा हात धु की. पाट पट. बघ कोण नव्हत जायला. तीस मिनिटा रा दोन कटं ती तीस तीस मिनिटाचं तेवढं राहिल माझं. हा एकशे
एकशे ऐंशी मिनिटापैकी एकशे दीडशे मिनिटाच झाले. नाही बहुतेक पंधरा पंधरा मिनिटात होईल बहुतेक अस वाट मला. हा शेवटच शेवट तजन पंधरा पंधरा मिनिट होईल प
मला वाटलं ददा म्हण
कयस पाय पुसून घ ह पाय असं पुस्तकत रे कोंबड्या
का अ
अ
लम
तुझ मोबाईल घेऊन की तो
ह म्ह नाही
वर
तज ह
तलत
पंधरा झालं माझं. पंधरा? बंद झालं काय माहित. के वाई सी केली नाहीस? नाही केल ग या वळेस. का करतो बंद हिज पण बंद झालं रुपीच पण आमच्या. होय. ते बंद होते हो थोड्या थोड्या दिवसान.
महिन्याला सगळ्यायला म्हणजे रोज हजार हजार दयचं म्हणलं तर काय.
हरी.
हम्म म्हणतान म्हणलं तुझ्याकड आलो. ओवला काय? ओवला. तुम्ही ब्लाऊज शिवत हुता न्हव आदी? शिवतोय की खर हे साद्या मशनीला आता नको वाटायलागलय. नाही शिवलो आता साध्यामशनिवर आता गारमेंटची
ते कसं
बरं पडतं नाही त्याला जोर बीर लावायला लागत नाही. ते दोनी पाय मारायला लागत्यात. ग म तेच की तर तेच्यावर ठेऊन सवय झालय. नको वाटतयं म्हंटल्यावर द्यायची आता आणून. मच चालतंय की तुम्हाला घरात पण ब्लाउज पण असल की वेळ ब्लाऊज पण शिवायला भेटते नई. शिवत नई माझं माझं शिवून घेतोय बई ब्लाउज. तरी पण बाहेर म्हणाय गेलं तरी आणि दीडशे रुपये आहे बाहेर. दीडशे, दोनशे एकशे सत्तर रुपये. आस्तरच दोनशे रुपये पर्यंत हाय बाहेर हम्म. ते कसं का होईना
अ कूकू आला कुकू. कुकू कुठ हाय? हरी.
ह्याच्यावर ह्याची पण भाषा आहेत बई, म्हणजे बोललेल. कशाच सांग? तिकडच विदर्भातलं तेन. मराठी भाषा. हाय व्हय? हा ते खरं कळत नई. ए ए. तसल काय करायचं नई
माझं हाय काकी.
रिक्षा आली जातो बस रिक्षात. अरे सगळेच जून जा की. सगळंच काढून घेऊन जा की. सगळ काढायला त्रास होतंय. कधी काढणार? तेे बारका आणि करतय सगळं.
त्याजी त्याजी कपडे तेन धून टाकतोय. याला कपडे काढून घेऊन जायला होत नाही व्हय.
मेकप कधी करणार होती? लिपस्टिक बिस्टिक कशाना तयार करत्यात कणी ते सगळं दाखवत्यात आणि ते लिपस्टिक ते खिडा नसते का आपलं ते. माहितीय आळवाणी असतय ते, आळीवाणी न्हव ग ते किडा ग पावसाळ्यात नस असतय काय ते पांढर तेजान तयार होते ते लिपस्टिक आणि मी तोंडाला थाप ए दगड मारालायस? आग अरे
हम
ते काळ काळड असत अगदी अस लाल लाल असते ंगी फिरिंगी पैच्याकड ना म लालसर असते ना ते ना म ते नव्ह अग ते केडा गोलकेडा असत ते पिवळ अस ते वर डिझाईन डिझाईन असते माहिती आहे का? हा हा तेचच ना गोगल गाय पण नवरे तिकट असते शेंमडवर सगळ्याला हे असते. अंटी ना असते सगळ्याकडनाळला ते ते जना करतात आणि तीन तोंडाल थोपतात. चायनामध्येध्ये आता किड आणि पिड खातजे त्यांना काय लावायला काय आता पोटात जाते बय होय सगळं खातात तिथे किडन बिड सगळी त्याचा काय उपयोग होय. काय म्हणजे त्या कुठली किड खायचं का ते सगळं माहित असते ना त्यासनी त्यांना काय आजार बिजार काय घडत नाही?
अन्न पाणी खाऊन इथ आजारीला लागल्यात हिड बिड खऊन काय होत नसलं त्यांना? त्यांच्या कोट्याला ते सवयस पडलेला असत हो सवय पडलेली असते ग बाई आणि आणि गेला तिकड काय रडतय हायपर थायरॉईड एकदम हम्म. हे थाय थायरोइड हेल्थ वीस मिनिटच तीस मिनिटच होयलंय की ग होदे तुला काय बिघडलं मग होउदे. बर झालं अगं नाही दहा दहा बारा बारा मिनट झालं तरी माझं कटवायचं लगेच कमद्
पुढे घ
सगळं सोपं आले की आता काही त्रास नाही आता बायकांना अशाचाच त्रास नाही त त्या कामा होत नाही. म एवढं सोपं असल त रे अ ते सगळं सोपं झालं म्हण तुम्हाला हजार बारा होते.
कशाचा आधार. जेवढं अवघड होतं तेवढं काम पण अवघड करायला लागयच. सगळं अंग हालत होतं आता अंग हचालत नाही मग त रोग चडणारच की अंगाला.
आता अग हलवालाच नाको होयात. हा तेच की हलवायला नको तर कसा रोग लागतो आम्हाला ते दुखलं जरा काय जास्त काम केलं की लोड होतय. अधी कायतराला
अरीे
अए
चडी उलटी घातलीत ग तेची. डॉक्टर स हे ग.
हम
ब दर्द औरत अकलीच होती व्हिडिओ कॉल आलाय काय. वाल्ल् माझ आहे ना रे. स मिनिट बावीस मिनिटं झालीत. म निघूनता ग्राम त किळ्या एक सोळ्याच. काळ म्हण जास्त दिसताते झाड आहे ना पुढची ह हेच झाडं घेतलंय. कस नाजूक केलं की मग हे तोटत नाही सार तटलेलं माझं एकदा दोनदा तटले आणि परत ते जोडून आणले करून धन्यवाद.
नाही तार मध्ये नाही पोरग अस वढत नाही सारखं वाजवताना करताना
तर तेच्यानचत नाही गलेला. मग आणि परत जिथनं घटलंय तिथंच जाऊन ती तारवीर घालून परत. तरुणांंदजवळ झा दीड लाख वय तेव्हा साठ हजारच येते. दीड लाख म्हटलं तर काय थोडं झालोय. लाख म्हटलं तरी बघ केवढं होते तेवढ्याला एवढं एवढं घ्यायचं. लाख म्हणतात दहा हजार ला एक ग्रॅम. मम किती तीस हजार ला तीस साठ हजारला यायचे. सोन एक तोळावर. होल पै नाही करत बसलं व आवाज घेऊन ठेवायला पाहिजे होत. ला पन्नास हजार न कसं होतं मी ते चवळ स्वस्त होत खर आपल्याकडे पैसे पण नव्हत ना तेव्हा परिस्थिती पण नव्हती एवढी आता पैसा हाय खरं सोनं महाग आहे.
ह
तरी पण घेतात गावा केवढी घेणार मस्त घेत घेतातच श मला नसतय व्हय
आता मोदीने सांगितलेलं क नाही सोनं घेऊ नका म्हणून, तरी बी अधिक महिन्यात तेन किती गर्दी त्या सोन्याच्या दुकानात दुकानात जोडवी घ्यायला आणि धागा बिघा करायला
अधिक माहिन्यात जोडाव्या करत्यातच ग सोडा ग नाही नाही नाही म्हणतायत आणि जात्यात तितच दुकानात पैसं असणारी जात्यातच नसणारी कशाला जात्यात? तरी बी आमच्या इथं असं एका एवढे एवढे खोलीत भाड्यान राहायला हाइत असली मोठी मोठी जोडवी केल्यात हे करून आणि चांदी पण किती महाग झाले माहितीे हाय? तीन हजार मग तीन हजार रुपये भार झाले, तरी बी पाच-पाच, सहा-सहा भार घेतल्यात दहा हजार रुपये खर्च करून, अगंबाईअसले मोठे मोठे.. आम्ही काय नाही बाई आम्ही दीड भारच केले, तुम्ही केलासा अधिक महिन्यात?.... होय केलं की
दादा म्हणायच, दादा म्हणायच, दादा म्हणायच, दादा म्हणायचं काय म्हणायचं?
जरा दादा तेन म्हणायला शिकव जरा, सगळ्यांना नावानं बोलवतोय तो दादा म्हणायचे, दादाच म्हणतोयेच की दादा म्हणायचं बॉल पडला.
मी आलं अल आलरे आलरे आलरे.
खरीता खरीता दे जा दे जा घेऊन जाऊ देत देवाला आल्या देवाला
काय देती बॉल बॉल ऐती ती बॉल ह्याजी नसलय ना तो मोबाईल देतायत ना नाही माझा आहे पडलाय दुकानात, आणायला पाहिजे जाऊन मी बी एक
उंडी उंडी उंडीच्या गुंडी घे घे
अरे ये हित ये इकडे.. अरे हरी. मार खाशील अ इकडे ये इकडं ये पडतंय ते काय म्हणालय ग ह काय म्हणालय.. सिद्धी
घुगऱ्या खाल्ल्याय आणि सगळ्यांच्या.. काय करायचं
हरी हरी ए हरी होय होय वर्षभर असत्यात नवं ग दसऱ्यात येत्यात. नाही आमच्या झाडाला वर्षभर असते की नाही ग वर्षभर असत बारा महिन्याच फळ आहे ते अग व्हय मी इल तवा लागलेले असतयच. दसऱ्यात लय ऊटतय खर यांचा भार ते पावसाळ्यात लय असतय सोडा खरं नाई दसऱ्याच्या वेळेऽऽ दसऱ्याच्या वेळेला काय आता करून चांगलं झालं चांगलं आहे ही लय चांगली. फळंबिळं चांगला य गोड हाय.
परवा आमच्या मावशीन एवढं बला काढून निली. खुपचं आली.
सगळ कच्ची कच्ची राहिली.
तुमचं नारळाचं झाडं आधी लहान नवं नव्हत व्हनी आता एक दोन वर्षात आलेय वाटतय क नाई ते मोठं एवढं आपोआप च मोट झालंय अण झाले नाहीे या गिड्ड झालय वय हम्. झाडं लागते असं पण वाटत नाही आम्हाला. काळंच लागतय चांगलं जा हे झालय सोडा खरं हा. सगळ डोळ्यात खुपाय लागलय. पलिकडची म्हातारी कावत्या.. म्हणत्या वय. परवा भांडाल ती, मी ऐकलो तवा सकाळ सकाळच हा, हा.. काय झाडाची फांद्या जात्यात, अ गं बाई म आता झाड हाय म्हटल्यावर फांदी येणारच की. हम..
अ.
चाफ्याची झाडं तर किती लावल्या. झाडाची फांदी कट करत्याऽऽ, कट केलं. म ऐकलं म्हटलं,, ए भांडायलालं सकाळ सकाळच उठून, वरडूर वरडा, हमम, त्या तारावर कपडे टाकतोय ग आता किती वर्ष झाली टाकतोय मी. दुपारी नव्हतं, पहिल्या पासनं टाकतोय. दूपारी टाकाायच्या मला त्यायच. काढुन घालाय. हम्ऽ तुझ्या दाऽऽरात आनुन टाकलोय काय मनायचं, हय, बघायचं तिथं घालायचं. होय कि होय आम्ही पण वापरणार. सामायिक मध्ये हाय,,, जागा सोडून पत्यावर घालतायसा, होयकी आणि पहिले सांगायच की सध्या राहायला आलोय त्यावेळेला,
ह. आपल्या झाडाच्या आपल्या आपट्याच्या झाडाला क नै ताडपत्री बांधत्या, ा सोूडून टाक सोडून टाक, वय. मला बी कांडा, तुला दोन कपडे घातलेलं सन होत नाही. मग आमाला कसं सन हूईल,,, व्हय.. मला विचारु नको. मग,, तसच असतंय आरड म्हणत्या फाडून घिन म्हणत्या. तला लय शानीऽऽ
मज्जा मज्जा हाय, करोड. आणि, असलं अरडतंय की,
हम्
मज्जाच हाय, होय की त्यामुळे जरा त्रास होतंय की, आपलं त्याना बरल जरा पगार काय करायच. तिकडे घेऊन भांडत जावा कि म्हणाव माणूस काम करून आलाय होय. तरी पण हे आमच्या काय बोलत नाही. माणसं कशाला लागतील ओ बायकांच्या. पण हे आमच्याात रात्रपाळी करून आत झोपल्यात आम्ही दोघी निवांत गप्पा मारत बसलोय कुठं तुमच्या इथं अग बाई तिला म्हणत मग तिकडं आणायचं नाही म्हटलं अन तुम्ही निवांत बसलायसा गप्पा मारत म्हटल्या लोकांच्या दारात कस काय बसताय म्हटलं हॅलो तीस च्यावर गेलं बंद कर थांब की जरा बघूया माझं अजून किती राहिल आपोआप कट झालं तर होऊ दे अग ते आधी जेवढ बोलल तेवढ बोलणारच की
ह
कट करू मग कर बघ किती होतंय काय काय करायला